हा आला आला मी आताच पाहिला करून.
हो काय बरं बर काय? करू राहिली आवाज येवू रायला खटखट.
खटखट आवाज येवू राहिला स्लॅप वरच पाणी पडू रायल खाली कोणये? कोण आली कसाल्या बहीण काले हो बाई. ये इकडुन पाणी येते ना वरच टावर बांधेल ना इथं. म्हणून येवू राहिलं तुमचे कॉल झाले असतील पूर्ण.
ती पंचवीसच झाले न बिचारे तीस नाही झाले ना आता तीच कॉल येऊनच नाही राहिले मले.
तीस कॉल येवून नाही रायले.
नाही.
महीना आता म्हटलं की करुून पाहू दे बर तार मला चालू झाला की काय तर मग म्या करून पाहिल तर झालं ही चालू.
पंचवीसच आले मले.
मग पंचवीस ह्यजे किती समजा झाले ते.
काय आता काही नाही बाई आता तीनशे एकोणीस रुपये त आले मले फक्त.
तीनशे पंचवीस रुपये आले. आण मग चालेल ना. ये या शीतलबाईच झाला वाटते टार्क पूर्ण.
कारल्याच्या बाईला दोन हजार आले.
कारल्याच्या बाईला दोन हजार आले का?
हो.
तिनं किती किती कॉलचे आले ते?
तीस पूर्ण केले म्हणती म्या तीस होव.
हाव काय आता तु चालूच तर नाही होत जाय.
हो ना बाई.
तेच दाखवित ह्यच्यावर आताच चालू झालं. स्वयपाक बियपाक झाला.
स्वयंपाक झाला भाजी झाली बिचारे आता कारल्याले जा लागते आम्हाले तर आता कारला राहिल तर आता म्हण पाणी चालू आहे वरून त्या कारल्यावाल्या म्हणून रायल्या की आम्ही तुमच्या गावात छत्र्या घेऊन आण रेनकोट घालून आलो.
हा ते गट केला ना तुम्ही.
हो.
तर ते मंगलाबाई येवू राहील्या का गटात त्या?
हो मंगला आण लगे ते उज्वला बाई मंगला लगे संध्याबाई. आणि कई आपली सुनताबाई अ हे ई तिकडची संध्या आणि तिकडची ते शिमाबाई.
हा.
खीण रेखा बाईले घेतो त्याच्यातचं हा आणखि अ तरी बिचारे आहेत दोन चार दहा बाया हायत एका परी. मला सध्या नाव नाही आठवायले राहिले सुमनबाई आहेत एक तिकडच्या.
पोरांना तुमच्या जग
हो.
पाटवून रायले महत्व आहे ना अभि जा ना. एका गटाचे पंधराशे रुप आहे ना.
हां.
हॅलो. एका गटाचे पंधराशे आहेत की काय म्हटलं ते.
अव एका गटाचे पंधराशे कायले त्या सहा हजारात गट करून द्या लागतात आम्हाले. हो ते सहा हजार रुपये महिन्यात.
हाव काय म्या म्हटलं तुम्ही सांगत जा त्या दिवशी म्हणून म्हणून राहिली मी.
हं हं त्या दिवशी म्या सांगतलं असं कोणतरी होत वाट
हा हा. मॅ म्हटलं बी तुम्ही सांगत जा म म्हटलं म्हणून म्हणून राहिली मी की ग पंधराशे रुपये गट आहे का तो.
अ हं.
मग आता ते गटासाठीच चाललात कारलेले.
हो ना गटासाठीच चाललो कारलेले कारल्यात गट कराव लागते एक.
अ हा आता इथल्या पाण्यात समजा चार वाजताही गेले तर होते ना तुमच गट.
चार वाजता मग घरी कधी येशील बाई गावात फिरणं कमी आहे सोपी आहे काय? एका एका बाईच्या घरी टाइम पडला तर पंधरा पंधरा मिनिट जातात.
हो.
तेले बोलन सांगण तेले समजावून.
हो हो.
गावां दिन्या मांगन झिंगाभुईच राहायलाच म्हणतात गटात यायचे बाकी सगळे आले.
आणि ते झिंगा भोईण माांग तर माहीत राहतात कसे असतात.
हा हा.
मग.
त्याची गट झाले तयार की राहिले?
राहिले ना.
मग होते तुमच्या त तिघं.
म्हणजे फक्त झिंगाभोईन मातंग समाजाचे राहिलात.
हाव ना मग आता ती बी तुम्ही समजून सांगलं किती गटात येतातचं.
आता आले तर ठीक बाई नाही आले तर नाही आले आपल्या गावातलेच मग येऊन अनुभव घे कसाय इथं हा मग.
मांगाच काही असं बरोबर हे नाही. बेकार काम आहे खरंच आहे. अ. एक सांगा मग.
सांग ना आणखीन काही.
काय नाही भाजी गिजी ह्यचं काय केली? कव होत त्याच्या संग काही वरण.
ह त्याच्यासोबत वरण नाही रात्रीची भाजी आहे.
हम्म.
उद्या आता रात्रीची भाजी जेवतीन ते आम्ही कवू व खाऊ.
हा हम्म हम्म. आता किती मिनिटं झाले?
आता पाय ना किती झालेत? एक मिनिट पाहूदे मले.
आता बिचारा ब आवाज नाई येवू रायला बरोबर किती झाले?
चार पाचचं मिनिट झाले. हा पाच मिनिटचं झाले फक्त आदू विरू गेले का शाळेत?
हॅलो.
आधु विधू विरू गेले का म्हटलं शाळेत?
आवाज नाही येऊ राहिला बिचारा बरोबर.
मले तर येऊ रायला व.
मला येत अशीन मले नाही येऊ रायला तुमचा पहिल्यासारखा आवाज.
नाही गाय म्हटलं अदु आण विरू शाळेत गेले काय?
आदू विरू शाळेत गेले सकाळीच गेले. हा. पाणी पाहना चालू काय?
हम्म. आता जोरात लागल थोडं.
हा पाणी चालूच आहे आता का पाण्याचं ये तिकडे तर लई पाणी दाखवाला नाही बाई.
हो बिचारे लोह सांगेला नाव आपल्या हाती सांगेलाय. आताच मला मोबाईल वरुन आता आताच मला मोबाईल वरुन मॅस सेज आला अमरावती, अकोला आणि बुलढाणा तीन जिल्ह्यधि ती मुसळधार सांगेला आहे.
होम माय बाई ओ.
हो सतर्कता सांगेलाय हो स सावधान राहा म्हणते हो.
हो का बाई असं वातावरण आहेच पण मुसळधार दुखत.
हा.
आहेच ना वातावरण तसं.
हो.
तुम्ही जायचं असेल तर लवकर जा आण लवकर ये.
पायतो आता हे वातावरण पाऊण.
हम्म असंय का आजचं कराय लागते उद्या ई गेलतर चालते.
मबे हात ओला बघताय.
ती बाई येशीन ना सोबती तुम्हाला पांडे.
पांडेबाई नाही आहे आता हे आहे गोकुळा हे आपली इंगळीनबाई आहे.
कोणाय सोबती तुमा
इंगळीनबाई आहे ना इंगळीनबाई पांडीनबाईनं सुट्टी घेतली.
पांडिंगबाईन सुट्टी घेतली का आता?
हो. सुट्टीवर आहे ती चार पाच दिवस नाही नाही चार पाच दिवस सुट्टीवर आहे.
हा काय हम्म.
आता आम्हाला दुघीला जाय लागते बाई.
हा. हम्म हम्म हा हा.
पाणी पाऊन जातो.
हो पाणी पाऊन जा.
हम्म.
अ ते इंगडीनबाई आहे तेंच्या संग आज. हा. मी गेलो आता कट करून डबल लावला चालीन का?
नाही सध्यास नको लावू नंतर अर्ध्या एका तासानं लाव.
आता एका घंट्यानं लावू काय किती मिनिटं झाले?
चं मिनिट झाले फक्त.
सातंच मिनिट झाले काय?
हो, हो.
हाव काय हिच्यात दुस दुसरं कोणी बोलल तर चालते? बोलतो म्हणतात. आणि
नंतर बोलता म्हणा आता नंतरच्या कॉलले.
नंतरच्या नंतरच्या कॉलले सांगा ना हा. नाही मी तिकडे गेलीच नाही. त्या दिवशी ती नाही, नाही गेली नाही. जाणं नाही झाल, पण हो.
गेलती का बा?
हो.
हॅलो.
बोलली मी तिझ्यासोबत फोनवर बोलली मग माझ्यासोबत.
हो म्हटलं काय?
होव.
बर, बर‌. गेलती एकटीच हाय तिकडली.
ते उज्वला बाई आहे ना
कोण आहे?
उज्वला बाई.
हाव काय? अ हे बे
सुमनबाई हायत.
बरं, बरं, बरं.
हां.
बरं सांगतल की नाही बाई तुले.
हो, हो.
कर मग गोष्ट बाई हीच्या संग, हिच्या संग कर बा गोष्ट. हॅलो
हां सांग.
ते आता मी विचारू राहिलं तिकडं गेल त्याका तुम्ही? हा तेच विचारु राहिल्या ते. तिकडे ते फक्त मंगलाबाईच असतील ना ती कळलं.
मंगलाबाई हाय, उज्ज्वलाबाई हाय.
हा.
आणखीन ते पद्मई आहे राह्यल सुमनबाई ह्यात राह्यल.
ला निया पद्माबाई आहे सुमनबाई या. अ हा तिकडलाच लई जणी होता चार पाच जणी. ते तर आमच्या गटात आहे पद्मन. हे आतवे म्हणतात आमच्या गटात आहे ते पद्माबाई सरकारी गटातच आहे काय?
पद्मा आहे का त्या गट बरं बरं मग पद्मा नाही तर मग उज्वला बाई ह्यात ना तिघी जणी होतात ना तिकडच्या दोघी जणी.
हा मग गुचे ना बाई सामने गुच बायको
हां.
मांगो होतात लई जण होतात.
सांग बाई हो.
सांगा मगा
काहीत नाही आता ठेव फोन.
काय म्हटलं बाई?
ठेव म्हटलं फोन.
हाव
आ?
हाव हाव हाव.
ठीक आहे ठेव हम्म.
आता पिंट्याची बायको